हॅलोे येतोय का आवाज हो तुमचा येतोय.
हा हा.
आय
आ.
माझा येतोय का.
येतोय येतोय.
गुण नाही का काच्याड.
आमच्याकडे काय आता पावसाच झालंय आज सकाळपासून वातावरण तर अजून काय आला नाही. ही
पण वातावरण पूर्ण झाले झालाय. का तुमच्याकडे. हॅलो तुमच्याकडे झालाय पाऊस. तुम्हाला रेंज चा प्रॉब्लेम आहे का? हॅलो! आवाज हे होतय येतय ब्रेक तुमचा. हम. रेंजचा प्रॉब्लेम आहे वाटत ना. थोडा स अस अ रेंज मध्ये या.
हॅलो!
हा येतोय का आता.
आता येतय का.
हो येतोय आता तुम्ही रेंज मध्ये नसेल ना. तुटक तुटक आवाज येतो अच्छा अच्छा अच्छा अच्छा.
म्हटलं आमच्याकडे मस्त पाऊस. डून सगळं निसर्गरम वातावरण छान झालेलं आहे.
हा ना कुठला आहे तुम्ही ते अच्छा ह.
नाशिक मध्ये भरपूर जोरदार पाऊस झाला आहे. सगळीकडें पाणी पाणी पाणी पाणी झायला. नाही नाही काल नाही झाला काल नाही झाला आजच झाला.
अच्छा अच्छा.
आणि खूप जास्त पाणी साचलेलं आहे.
हा. आमच्याकडे आहे ना नाही आमच्याकडे. नाही काल पण नाही आज पण नाही पण वातावरण पूर्ण झालंय पावसाच.
पण पावसाचं वातावरण तर होणारच हा. पाऊस झाल्यानंतर छान वाटतं निसर्ग पण खलुन दिसतो. आणि झाडांची पानं गळती वगैरे होत राहते तर. नवीन पालवी पा फुटते.
वाचायला लागतय ज असं वाटत ते पाऊस आल्यानंतर.
आपल्यापेक्षा जास्त आनंद तर झाडांना झालेला असत खरंच झाडचाजीव पा णी आहे.
म्हणजे ते दिसतनीच एकदम छान दिसतात ते काय खूप वा. खूप आनंद झाला एवढं पाणी वगैरे. मिळाल्या त्यांना वाटत आणि डोंगरा नाव आता अजून पंधरा.
किती चार चार आठ महिने त्यांच्यावर नुसत धुअस बसलेली असते. मग ते काय करतील गार असल्यानंतर कोमेजून गेले राहता. उने सगळे वाळून पानं पालली केलेली असते. मग आता छानसर्ग पाण्याचीच वाट बघत असतो आणि पाणी गरजेचं आहे शेतामध्ये पाणी आलं तर ते शेत पण छान वाटतं ना ती निसर्गाची प्रक्रियाच कशी आहे
मतााय ना बघ तुंबकेशोर माहेरी पाऊस नाही तर भाताची रोप पण त्यांनी टाळलेली नाही मग त्याच्यामुळे आता आता पाऊस होईल आणि मग आता रोप आता भात पण खूप लेट होऊन जाईल
पण पाऊस पडून गेल्यानंतर जे मंदिराच्या वरती ते छान इंद्रधनुष्य वगैरे येतात ना एक नंबर दिसत ते शिवजींचं मंदिर
हो आला त्या दिवशीच पाव पाहिला पाऊस पाड त्या दिवशी मंदिराच्या वरती इतकं सुंदर वाटत होत ते आणि आता अजून आठ पंधरा दिवसांनी तर तिकडं डोंगरान सगळं हिरवाळ दिसल खूप छान दिसत
हो ते तर आहे आणि कसं ना अ उन्हाळा्या संपदा आला कि होणा संपत आला की सगळे लोक जाळून वगैरे टाकतात
हो
आणि मग ते डोंगर एकदम अ अ तसं माणसाला दुःख झालेलं असतं तसं त्यांना दुःख झालेलं असत
हो
खूप म्हणजे खूप हेी होत बाकी काय म्हग पावसाळ्यात कोणत ट्रिप वगैरे मैत्रिणी सोबत नाही जाते तुम्ही
आमची ट्रिप नेहमीच असते आम्ही मस्त ट्रेकिंगला वगैरे जातो. कारण आम्हाला निसर्ग जास्त आवडतो. म्हणून तर आपण म्हणतो ना वृक्षवंगी आम्हा सोयरी
हो
तकारामांनी म्हटलेलंच आहे संत तकाराम महाराजांनी सुंदर वाक्य आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरी आणि खर वृक्ष नसेल तर आपल्याला प्राणवायू पण भेटणार नाही. आणि अन्न भेटणार नाही. श्वास घेण्यासाठी तर शुद्ध प्राणवायू आपल्याला लागतोच आणि भूक भागवण्यासाठी अन्न फळ सगळ्या गोष्टी सांगतात आणि तसं बघायला गेलं तर सध्या तर औषध नैसर्गिक वनस्पती झाड हे मानवाला निरोगी ठेवण्याचं औषधांचं काम करतं. आश्रय आणि सौंदर्य म्हणताल तर बघा कोरफड झाली. कोरफडी पासून आपल्याला सौंदर्य भेटत आणि निसर्ग मानवाला राहण्यासाठी लाकूड आणि अन्य वस्तू देतच असतो. अ स मनाला शांतता आणि आनंद हे सगळ्या गोष्टी आपल्याला निसर्गाकडून मिळतात म्हणजे मानवा वाढत्या हस्तक्षेपामु प्रदूषण जंगल तोड यासारख्या गंभीर समस्या निर्माण होतात.
होतय आणि जे जंगल तोड वगैरे झा आणखीन हे झाले वडाचे झाड हो पण आता ह का आता वडाचे झाड खूप गरजेचं आहे त्याच्यापासून ऑक्सिजन वगैरे किती मिळतो पण मग ते एवढी मोठे मोठे झाडं सर्व तोडून टाकले त्यांनी वडाचे
हा आता वडच्या झाडांना तीनशे वर्षाचं आयुष्य असतं.
मग त्याच्यामुळे त्यांनी ते आता. नव्हतो करायला पाहिजे जरी आता पहिला पण कुंभ मेळा होता. तर होतच होता ना.
हम्म पण म रस्तांचीरुंदी वगैरे वाढवली त्यांनी आता खर तर त्याही गोष्टी गरजेच्याच आहे. असं नाही कि ते गरजेचं नाही तर पण त्याही गरजेचंच आहे.
हो ना आपण मग निसर्ग कोपून जातो बा लगेच पाऊस. वगैरे कमी पडून जातो.
हा ते तर नाही आता कसे तर होणारच तुम्ही येत आहात आणि, देन घेणार तर दुसरा्या आणि देव तुम्हाला देणार कशाच्या ना कशाच्या रूपात. पण निसर्ग पण निसर्ग फार गरजेचे आहे.
हो.
हम्म म्हणजे बरेचसे लोक बघा बरं अ गाडी थांबव बाथरूम सुद्धा झाडावर करतात जी की नाही केली पाहिजे. ते सुद्धा त्यांना समजात नाही. तरी पण आता शहरामध्ये कसं असतं ना जागोजागी. म शौचालय बांधून ठेवलेलं असता.
हो.
पण काय काय लोक त्याचा युज करन्या पेक्षा झाडांजवळ जातात. ते चुकीच आहे बरं आहे की नाही म्हणजे एवढं र निसर्गाला खराब करण्याच काम माणूस करतों थूकंनार काहीतरी खाऊन बरं झाल ना ते तुकाराम मुंडे् यांंनी चांगलं. गोष्टी केल्या बऱ्याच गोष्टी बंद करून टाकल्या खाण्यापिण्याच्या कोणाला गुटखा भेटत नाही, कोणाला विमल भेटत नाही, कोणाला तबाखू भेटत नाही. म आणि करायलाच पाहिजे ते करायला पाहिजे ना हो ते नाही केलं तर मग आपल्यासारखं जीवन धोकयांत ये ना सामान्य जन त्याणे काय कराव कमवणार कमवून घेणार ठीक आहे त्याच्या कारमाच त्याला भेटल पण मग ते बघायला आपण थोडच राहणार.
नाही आणि ते दूध भेसळ पनीर पनीर म्हण. भेसळ किती लोकांच्या जीवाशी खेळत होते लोक
हे क मग आणि निसर्ग आपल्याला हे नाही शिकवत. मी सर्व म्हणतो की म्हणजे. ज स्वतः जगा आणि दुसऱ्याला जगवा
जगवा बरोबर
निसर्ग आपल्याला सांगत असतो पण आपण निसर्गाकडून निसर्गाच सांगण्यात आर्थ अ असो की तुम्ही पण जागा दुसऱ्याला जागवा पण आपण घेताना काय घेतो. स्वतःला जगायचंय ना बस स्वतःची मजा मस्ती करा डोक्याला तान घ्यायचं नाही. हा तुम्ही करा मजा करा मस्ती करा सगळं करा पण दुसऱ्यांना त्रास होईल असं काही करू नका.
करू न का बरोबर आता खूप म्हणजे खूप आणि त्यांनी ते चांगलच केलंय प्रत्येक ठिकाणी ते. धाड पाडली ये अन्नातली भेसळ तेला म्हध्ये
बरोबर आहे ना ते मी मवत म ते मला आ वाटते आणि शोून काढली म्हणून तर आज काही तरी चांगल्या आणि चांगल्या करणार आहे माणसाब बरोबर आहे ना नेहमी वाईट होत राहत म्हणजे की अ लगेच त्या माणसाची बदली करून
हो सारखं त्यां त्यांच्या बदली सारखी होत राहते सारखी होत राहते लोक लगेच मागणी टाकत त्यांच्या बलीसाठी
ह
हयसं खूप म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे पण मग आता काय आवाज येत नाही येतय तुमचा हॅलो हॅलो येतोय का माझा आवाज हॅलो हॅलो
हम अ हॅलो आवाजच येत नव्हता आता येतय म्हणज तुमच्याशी बोलून खरच चांगलं वाटलं निसर्गाबद्दल समजलं माणसानी कसं जगायला पाहिजे काय आत्मसात करायला पाहिजे काय सोडून द्यायला पाहिजे
हो ते तर आहेच शिकायला हो खूप मिळत एकमेकशी चर्चा केल्यानंतर सर्व गोष्टी माहित होत आणि जे माहित नाही ते पण माहित होऊन जात
माहिती होत बरोबर आहे तस तर होणारच
हा आणि त ऐक ना आता दहा मिनिटं झाले मी तुम्हाला पाच मिनिटांनी करू
हो हो चालेल चालेल हो ठीक आहे मते बंद